हॅलो हा मम्मी पप्पाला फोन केली होतीस का हॅलो आवाज येतोय का आता येतोय का
हा
मम्मी पप्पाला फोन केल तस का म्हणला
नाही केले काम झालं नाही काी अजून
हा हा मी केले होते आज सकाळी
काय म्हणले
अ काय नाही शिंगणापूरमध्येच आहे आजच्या दिवस र अ मुक्काम इकड पाऊस जास्त आहे ना पुण्यात
हम्म हम
त्याच्यामुळे एक मुक्काम तिथंच करणार आहे आणि जेव्हा जरा थोडे पाण्याची पातळी कमी झाली की मग तिथून निघणार वारीला
हम
उगाच पूर वगैरे येईल म्हणून अ सरकारनं पण येल हे केले त्यांना
रेड अलर्ट केले तल
हा त्याच्या आणि इकड पुण्यामध्ये मोस्ट ऑफ स्कूलला कॉलेजला सुट्टीस दिल्यात
हो का
हम्म खूप पाऊस आहे आज थोडासा कमी आलाय हो हो
हा हा आज ओन आहे ऊन आहे इकडं तर ऊनच आहे
हा ह
इकड गरज आहे पावसाची पण इकड पाऊस पडतच नाही
जिथे वगैरेच असते तिथे नाही कपडात
हम्म पुणे मुंबई गरज आहे इकड पावसाची
हम हं
चालतय ठेव मग
हा हा